हा बोला ना, हा हा बोला ना. काय म्हणता? तुम्ही कधी बालाजीला गेलेत का वो? तिरुपती बालाजीला?
मला जायचंय, मला जायचंय, पण आता म्हणजे पण त्यांना काका आहेत ना कि त्यांना सगळ्या तिथलं माहिती झालंय, आणि त्यांचे मित्र पण आहेत ना
हम् हम हम.
तिकडचे म्हणजे त्यांचं ते काय म्हणते ते भाषा वर तिकडं येतेतं ना ते त्यासाठी मग त्या चालू होत ऑगस्ट महिन्यात कसं ते दोन- दोन तीन -तीन महिने आधी आपलं तिकीट वगैरे बुक करायचं असतं. आणि काहीतरी तिथं म्हणे म्हणजे तिथे रूम पण पाहिजेत ना आपल्याला.
हो हो हो.
त्यामुळे मग ते बोलत होते म्हंटलं पण आता हा लहान आहे म्हणून जरा
कि बालाजीला गेल्यानंतर येना बालाजी झाल्यानंतर अ इथं याला कोल्हापूरलाच हा जावंच लागत. त आम्ही गेलो होतो बालाजीला पेडदर्शन घेतलं त्या नंतर हे ना अहो असं म्हणजे लिटरली त्यांचं कस हे बालाजीला तर म्हणजे जे नेहमी जातात ना ज्यांना असं निवांत ये बो काही टेन्शनचं नाही ते लोक आहे ना तीन- तीन चार- चार दिवसातच्या लाईनीत उभे राहतात प्रत्येकाला रूम दिलेल्या राहतात, तेनी त्यांच्या लोकांना हाय ना सगळी सवय राहती तिथं डायरेक्ट बॅगा घेऊन जातात ते, आणि आम्ही पहिल्यांदा गेलो ना हो आणि आम्ही पहिल्यांदा गेलो मला माहिती तिने काही आम्ही पोरांचे फक्त अंगावर कपडे घेतले लिटरली आम्ही मोबाईल सुद्धा नव्हतं काहीच नव्हतं
तिथे आम्हाला वाटत अ मुली म्हणजे आपल्या लेडीज लोकांना पण काहीतरी कंपल्सरी चुडीदार म्हणजे ओढणीची किंवा साडी पाहिजे आणि जेण्ट्स लोकांसाठी ती लुंगी आणि बनियन वरचं आहे, काहीतरी.
काही तेवढं काही नव्हतं वो बाई, आम्ही पहिल्यांदा असं वाटलं ना हो.
आता कप म्हणजे त्यांनी ड्रेस कोड कैलाच ये त्यांच्यासाठी, कारण मला वाट कि मुलींना जीन्स अलाऊड च नाही मुलींना. नाही नाही नाही, मुलींना कंम्पलसरी ओढणी जी पाहिजेच पहिजे ड्रेसवर नुसतं ते लेगिन्स आणि टॉप पण नाही चालत आहे आता तिथं.
हो ना.
हो आणि तिथं झालं की मग तसंच काहीतरी कुठली तरी एक ट्रेन आहे वाटत जी कोल्हापूरला येते.
हम् हं हं..
कारण असं म्हणतात वाटतं ना कि बालाजीची ही महालक्ष्मी बायको आहे ना काहीतरी?
जावंच लागत. इथं जावंच लागत पूर्णचं होत नाही ते. पूर्णच होत नाही.
मग त्यामुळं कोल्हापूरला यावंच लागतं आपल्याला.
हो हो हो..
मग कोल्हापूर ला वगैरे गेला असाल ना तुम्ही?
हो कोल्हापूरला लगेच गेलो ना मग आम्ही काहीतरी ते अ तिघ चौघ जणांचे आम्ही काहीतरी चाळीस का पंचेचाळीस हजार रुपये भरले होते. तेव्हा त्या मिनिटाला. आणि मगं तेव्हा ते दर्शन झालं होतं चौघजन होतो ना हो अचानक चौघाजणांचे पेडदर्शन केलं, लगेच्या लगेच फॉम भरला तुला बी ऍट अ टाइम त्यांच काही
पण नशिब ते लगेच ते पण लागलं कारण कधी कधी पेड दर्शनासाठी सुद्धा थांबावं लागत.
हो ते बी काहीतरी दिवसाला दहा का वीसच राहातात त्यांचे पेडदर्शन हो मी तर ओळख होती माझ्या नंदे भाऊ अन् त्यांची मग त्याच्यामुळे तेच झालं आमचं काम बरं झालं मग ते तेवढंच त्याच्यानंतर मागच्या वर्षी जाणच झाल नाही बघू आता कधी योग
मला तर माझा आहे माझी इच्छा खूप आहे की ह्याला मला ह्याच जावळ तिथं काढायचंय असं बोलतात हा म्हणजे मुलाच जावळ आता तो कस सहा महिन्याचा आहे पण माझा वाढदिवस त्याचा झाला ना कि मग म्हंटलं जावं, तोपर्यंत कसं केस ऑलरेडी त्याला ना, तो झाला तेव्हा केसच नव्हते डोक्यावर आता त्याला डोक्यावर केस येतात मग म्हंटलं त्याच जावळ मला तिथे काढायची ती इच्छा आहे माझे बघू आता काय काय होत.
नाही आपण व्यक्त अ बालाजीने बोलवायला पाहिजे, आपण व्यक्त नाही व्हायचं कारण काय होतं मग ना आपल्याकडनं जाणं नाही झालं ना मग खूप डोक्याला म्हणजे ते राहतच काहीतरी म्हणतात म्हणून आपण बोलून नाही ठेवायचं असं म्हणतात म्हणतात म्हातारे लोक यांची
ते देवाचं बोलवण्यात सुद्धा यावं लागतं
हो तेच ना आपण बोलून ठेवलं ना मग नंतर आपल्याकडन काहीतरी अडी अडचणी येतात काही प्रॉब्लेम येतात मग ते जाणं नाही झालं का ते मनात ठेवायचं बुआ असं म्हणतात हो असं म्हणतात. कारण ते जुने लोक म्हणतात ते काही खोटं नाही.
हो अस आहे पण कारण आपण बऱ्याचदा एक एकदा बोलतो ना आता कुलदेवताला त्या कुलदेवताला सुद्धा अस वर्षातून एकदा तरी जायलाच पाहिजे.
वर्षातून एकदा घरात सत्यनारायण व्हायला पाहिजे असं म्हणतात देवाची अनकुल ते आराधना व्हायलाच पाहिजे बुआ असं
हम्म त्यामुळे मग आणि शक्यतो तरी आता सण वार असतील ना आपले म्हणजे दिवाळीची लक्ष्मी पूजा वगैरे हेे ते आपल्या आपल्या घरात व्हायलाच पाहिजे. त्यावेळेला तर दरवाजे घराचे बंदच नको हाईत. आणि आम्ही पण तेच करतो आता म्हणजे नवीन घेतल्यामु कसं आहे अ त्या. वास्तुिक शांतीच्या वेळेला तर भडजींनी पण सांगितलं होत आम्हाला.
हम् हम्,
क अ शक्यतो सणवर कारण हे चार भिंती फक्त चार भिंती नसतात.
हॅलो,
आबाज येत ना हा चार भिंती म्हणजे फक्त. चार भिंती नसतात म्हणे तर ते आपल्यासाठी म्हणजे. एक ती वास्तू असते आणि त्या वास्तूला सुद्धा खुश ठेवण्याचं काम आपल्याच. असं म्हणजे भांडणं. जास्त सतत भांडणं निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी घरात. त शक्यतो ठेवायचेच नाहीत आपण.
नाही नाही वर्षातून एकदा तरी आपण त्या गोष्टीना. काहीतरी आठवण करून त्या गोष्टी करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे. ती वास्तू आपल्याला आणि कधी बी वास्तूमध्ये बोलल्यानंतर वास्तू तथास्तु म्हणते.
कसं ते म्हणतात म्हणजे असं बोलतात आमचे सर बोलायचे शाळेत असताना. की, दिवसातून एकदा तरी आपल्या जीबेवर सरस्वती बोलते. नाही नाही बसतेच म्हणे मग तुम्ही दिवसभरात अ किती काय काय बोल ''--'' तेव्हा नाही पण जेव्हा ती बसते ना आणि तेव्हा ते म्हणतात ना असं की, आपण. कावळा बसायला फांदी तुटायला असं होतं ना. हा मग ती गोष्ट तीच आहे. की, आ आपण जे बोलतो त्या वेळे ते होतं. म्हणजे कसं आपल्या दिवसभरात एकदाच आपल्या. अ जिबेवरती लक्ष्मी बसलेली असत्या.
त्यामुळ मग ते सरांचं तेे वाक्य होतं ते अजून लक्षात ठेवून की, बाबा हा मी''. म्हणजे माझ्या मिस्टरांना पण ते सांगत असते किती टेन्शन आला काही आलं तर निगेटिव्ह बोलू नको ''--'' वस जे काय आहे ते होईल.
कोणाबद्दल कोणाबद्दल कोणाबद्दल वाईटही बोल बोल बोलायचं नाही कारण. दिवसातून आपल्या तो एखा एखादा शब्द तरी खरा ठरतो. तो ब म्हणून बोलण नाही चुकीचं नाही.
आणि ती गोष्ट खरी आहे. पण म्हणजे जर तुम्ही स''--'' सतत सतत किती पण म्हणजे तुम्हाला त्रास होऊ द्या पण तुम्ही अ जी ''--'' चांगलं आहे त्याला म्हणजे म्हणतात ना जे अ पॉझिटिव्ह आहे त्या गोष्टींचा स''--'' चांगल्या गोष्टींचा विचार केलात ना तर ती घडतेच घडते.
हो हो, घडतेच घडते.
त्यामुळ निगेटिव्ह म्हणजे मलात. तर खर तर कुठलंही काम करताना नाही नाही कोणी बोलला ना माझ्या खरं सांगू डोकंच फिरतं माझं.
तेच ना.
आणि मला खूप राग पण येतो की, कशाला ना तुम्हाला नाही करायच आहे. ना मी करतेय ना. मग ते असं होत की, कशाला कुणाला काही सांगायचं आपलं झालं ना काम पूर्ण तरच एखाद्याला सांगायचे. एखादी गोष्ट तोपर्यंत काही बोलायचं नाही.
होय. ही ही, मला बऱ्याच अनुभव आलेला आहे. माझ्याकडनं काय होतं मी ना अ म्हणजे लवकर वे ''--'' व्यक्त होऊन जाते. कोणाकडे व्यक्त झाल्यानंतर ना माझे बरेच काम मागे झालेले होते.
हा मग तेच कारण कसं होतं. आता तुम्ही खूप एक एखाद्या अशा ऊर्जेन आणि एखाद खूप असं काय म्हणतात इच्छा शक्ती क्तीने एखाद काम करायला घेता, आणि समोरच्या माणसाने जर थोड जरी, असं काही निगेटिव्ह बोललं ना, तर मग आपलं पण असं होत म्हणतात ना, एक प्रकारे नाट लावल्यासारखं मग ते आपल्याला राग यायला चालू किंवा मग ते आपण पण त्याच्यामध्ये आपली जी हंड्रेड पर्सेंट आपण देतो ना, ती गोष्ट पण आपली ढासळती. असं की, आपण पण लूज पडतो. नाही बाबा कसं करू आता काय?
तेच ना, आणि कोणतंही काम सक्सेस होण्याच्या आधी अजिबातच करू नये. बोला म्हणजे आपल्या मनात मनातच ठेवायचं ते बोलूच नाही. ते मला बरेचदा अनुभवा आलाय आतापर्यंत, माझं काय माझ्याकड व्यक्त होउनच जात. कोणाकडे का असे नाही भरपूरदा ठरवते की, कोणा सांगायंच नाही पण सांगितलं.
पण आपण असं म्हणतो ना, आनंदाच्या भरात किंवा आपल्या मनात काही राहत नाही ना, आपल्याकडे पेशन्स कमी आहेत.... हे हे पहिली गोष्ट आहे.
ते पेशन्स कमीत काही लोक होऊन जात तोपर्यंत कळत नाही.
एक एक जण शेजारी बसलेले असतात. त्यांच आपल्या शेजारी बस तात आपल्या सोबत असतात. आपल्या आजूभोवती म्हणजे नाही का आपल्यासोबत प्रत्येक कामं करत असत. पण त्यांचं काय चाललंय ना, ते आपल्याला कधीच कळू देत नाहीत. आणि आपल्याला असं अरे काल तरी होतास. आज हे असं कसं काय? म्हणजे असं एखादी गाडी घेऊ दे, किंवा एखादं साध फ्लॅट पण घेतला. म्हणा किंवा काही जरी गोष्टी केल्या ना, तर ते आदल्या दिवशीपर्यंत आपल्या सोबत असतात. आणि मग डायरेक्ट समजा दुसऱ्या दिवशी आल्या आणि गाडी बिडी घेत दिसली, तर आपण आपल्याला अस शॉक बसतो ना,
हो हो
कालपर्यंत तर होता काही बोलला नाही.
बोललाच नाही त्या लोकांना ते अनुभव आलेले राहतात.
पण कधी-कधी आपल्याला मग ते आणि आपण पण तस करायला जातो की, बाबा कधी-कधी एखाद्या गोष्टी सगळ म्हणजे पूर्ण झाल्याशी सांगत नाही, पण बरेच लोक ना त्यामध्ये नाराज पण झालेले असतात. कि एवढं आम्ही तुमच्या जवळचे नाहीये का आम्हाला
पत्या मिनट त्या मिनिटा आपला एक्सप्लेन करता येतं ओ ना की, असं असं आहे ते सांगित त्यानंतर आम्हाला बऱ्याचदा अनुभवाला पूर्ण झाले. तुम्हीच नाही कोणालाच सांगत
पण त्यांचं असं म्हणणं असतं ना की, आम्ही तुमच्याबद्दल क हा आम्ही तुमचं कुठे वाईट बघतोय. आम्हाला काही आनंद झाला नसता का? असं
तर नेमकं कोणत्या पद्धतीने चालावं तेच कळत नाही.
म तेच ना, असं अवघड आहे पण सगळ्या गोष्टी, तरी पण आपण आपल्या पद्धतीनेच राहायचं.
जेवढं शक्य होईल तेवढं बघायचं, नाही तर सोडायचं नाही का?
मग काय तर सगळ्यांचा विचार करत राहिलात ना तर झालं मग काय?
झालंच मागेच राहिलो आपण,
तेच चालू आहे सध्या तरी, चालेल मग बड्डे वगैरे झाल्यावरती बघा.
बघू चला आता काय होतं. काय नाही आज कुठेपर्यंत जात तरी कर दोन करायचा प्रयत्न केला. एकतरी
मग काय हो चालेल म वाढदिवस झाल्यावर बघा. हो हो हो चला म हो हो बाय